हा ठेऊ काय?
हो आला बोल. काय चालू आहे?
आवाज येतोय काय?
तुम्हाला न्यायलेल काय?
आता असत पण काढलं शक काय त? आवाज नाई येऊन राय
आता? आता आला काय? काय भाजी घ्यायला काय? हॅलो! हॅलो!
आवाज नाई येऊन रायला रेंज मध्ये जाय.
बरं बरं आता आली काय? हा हॅलो. हॅलो!
हॅलो!
हॅलो! हां आला काय? आला काय? हॅलो! हॅलो!
हम.
ह. हॅलो तू ये रेंज मध्ये.
हॅलो! हॅलो! हॅलो! कांचन ये वर तू. ये मग.
रेंज मध्ये जा.
बरं बरं बरं तू ये ना रेंजमध्ये. हॅलो!
उषाक भी आवाज नाई येऊन राहीला.
हां. हॅलो! आता?
तर. तस.
हॅलो!
देव निशानला गं तुझे होतं नां हो त्यां घरं जां
हॅलो हॅलो
हात दुंपूरयला
हॅलो कॉल लावलां तरं बोलां
हॅलो
हॅलो हां कॉल लावलां तरं बोलां नां आवांज नाहीं येऊन राहिला
नाहीं
आवांज येऊन नाहीं राहियला म्हटलं तरं नाहीं म्हणतांत म्हणजे मंग आवांज येऊन राहिले आजी जवळं देणं आई बोलतांत नां
थांबा मू एतो जवळे बोलं आंता
हॅलो हां आंता येऊन राहिला कायं
मयां आंत
हां हां हो तुं तुझां आवांज येेऊन राहिला बोलां नां
अरे तुमचां आवांज येऊन राहिला मलां हो
एवढं
आंता माझां येऊन राहिला नां
हॅलो
अरे माझां आवांज येतं आहे नां तुम्हांला हॅलो
बरं
माझां आवांज येऊन राहिला कायं
ह हा
हॅलो हॅलो
ह
हां माझां आवांज येतंय कां बाई
क
आपल्यांला कोणी हे जायगे आहे नां एवढी तरं रेंज आहे हॅलो हॅलो चालूं आहे तरी आवांज तरं यु राहिला हॅलो हॅलो चां बोलां नां हॅलो
आवांज कमी येऊन राहिला अ इंद जे गं
अरे तुझ्यां आई जवळं आजी जवळं कुणांजवळं देनां
अ य आंता थोडांसा येऊन राहिला येऊन राहिला कायं
हं बोल हांव पणं मंग थोडांसा येऊन राहियला तरं कोणां जवळं देणं घरांत नां आजी आई वर जाय ना.
माडीवर जा नाही तर. माडीवर जा ना. माडीवर.
जिथं आपली इ नाही
नाही ना इकडेपण नाही ना. माडीवर जाना माडीवर.
जाऊ द्या तिकडे हा. हॅलो आला का आवाज?
हॅलो.
आवाज आला काय? हॅलो. हां आला काय? हॅलो.
आवाज येऊ राहिला काय? हां. जवळून.
हो तूझा येऊ रायला मला. माझा येऊ राहिला का तुला? का व बाई? तुला माझा येऊन नाही राहिला का आवाज?
हॅलो. काय चालूच आहे फ़ोन. हॅलो. हॅलो करत - हॅलो. हॅलो. हा. बोल बेटा. हॅलो. बोल ग बाई. ए दिदु.
हॅलो.
हॅलो. हां बो -आवाज येऊन राहिला काय?
आला का आवाज?
आवाज आला काय?
हॅलो.
हॅलो. हॅलो. तिकडे जाऊन बघा आता. हो. हो. हो. हॅलो. निर्मला बाई मस्त आहेत नि मस्त बोलतात. हॅलो. हा. हॅलो. बोल बाई. आला का आवाज?
आणि-
तुझा आवाज येऊ राहिला मले. आला काय? आला काय? आवाज आला काय?
आ? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हा ह हॅलो, मिसरीजी. हा कुठे? पैसे न्या पूजायला चालली होते. अव्वा, आय फोन चालू द्या ना.
ह सटे पडतील भात
आवाज नाही येऊ राहिला. आवाज नाही येऊन राहिला.
उचलायचं ना. उचलला नाही ना मग.
हा मी गवत आणलं उपटून.
आवाज येऊन नाही राहिला काय?
नाही वरल्या
तिकडचे सगळे आवाज येऊन राहिले. आपलं आपला चालला नाही का तिकडे?
रेंज आहे. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला ना. तुम्हाला आवाज येत नाही काय? आता येऊन राहिला का आवाज.
आता येऊन राहिला काय?
हॅलो. कोणत्या क्लासला आहे तू? हा. हॅलो.
हॅलो. घरात कोणी आजी वगैरे कोणी आहे तर दे ना आजीजवळ आईजवळ कोणाही जवळ.
हॅलो, मला तिकडचे आवाज स्पष्टपष्ट येऊन राहिले. आपला आवाज नाही चालला. दोघींची बातचीत पाहिजे ना. तर कॉल तयार राहते. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,